होतो ना तो....
हो हा हा मग इथं कस काय दिसतय ते....
मग तेकडचं सोडलं सर कारण ते सासरवाडी मध्ये होतं ना ते सासरवाडीची दुकान होती..
हा तू सांगितलंच ते सासरवाडीत सांगायला तुमचं पण ते.. तुमचं पण ते सासरवाडी आहे ते परिहार म्हणून त्यांच स्वीटच ह आहे का फ्रेंचस..
नाका स्वीट तर बंद केलं ना तिने आता कपड्यात.. चालू केलं त लॉकडाऊनमध्ये बंद केलं ना कारण माणसंच कोणी नव्हती..
हा ह मग ते आता परिहर सगळंच बंद झालं का?
आता परिहार बॉडी केअर म्हणून आहे कपड्याचं दु दुकान आहे..
ब का मग किती आहे दुकान काय..
दुकान आता त्यांचे त्या आ मेहुंना तर एकच चालूतो या.. बाकी सगळी लगभग भाड्या उरच आहेत.. एक दुकान गेलं ना त्यांचं भांड्याचं...
हा बर..
ते हे हे होतं ना आपलं पाटीमागे ते काय म्हणजते त्याला चाळ चाळ...
ल ल बरं...
मग तिकडं ते काढलं ना आता ते सगळं... दुकान कुणाला द्यायचं म्हणते तर सासऱ्यानं पण अप्लाय केलं तर.. त्यांना नाही भेटलं ते दूकानाचे... किंमत किती होते दीड ते दोन करोड होती...
आई शपथच आरा आरा....
हमम....
ह....
तिथं मग बाकीच्यानी आक्षेप घेतला ना बाकीच्यानी आक्षेप घेतला ना सगळी... ह्यांना का दिलं दुकान म्हणून हमम त्यामुळे सगळा... प्रॉब्लेम झाला ते न्यूज पण आत जे न्यूज म आलत... झी न्यूमध्ये न्यूजमध्ये आलत. मग ते सासऱांनी एवढं सांगितलं अगर. ते काय म्हणते की त्याला तुमच्या ह्याच्यात बसत असलं तर द्या म्हणले नाही... तर नाही असं ते मी... सागितलं त्यावेलिल्ला....
ह सराव व्यवहराने आहे..... पण चौदा असलं तर द्या... नाही तर... होय मी मेहुण्याला काय कर्ज हा लग्नाच तर सांगितलं... ते दुसर लग्न ना...
हम्म तिसरं...
तिसर हा हा जाय दिलं जाय...
हम्म तेचं आता तेच प्रॉब्लेम चालू आहे ना झालंय आता वय पण आता बत्तीस चौतीसवर आलं
आई शप्पत ब ति चौतीस म्हणजे काय लई नाही आहे आता इथ अ
एकणीशे त्र्यानव. म्हजें बघ की किती होतया
आर त्र्यानव म्हजे लय अठऐंशी एकोव नव्व ए एक्याणव्द्याण्व त्र्या्व सहा वर्षान बार कमा अपेक्षा बत्तीस बत्तीस आसपास बत्तीस तेतीस हम्म माझ आडतीस आहे आता तुझ किती ये?
माझं पण अडतीस एकोणचाळीस तुझ्यापेक्षा एक वर्ष लहान तुज अडतीस. तर माझंच सदतीस.
होय आठायेंशी काय तझं? एकोणवद ये हे मग लग सत ते आठे म सत्याऐंशी सत्याऐंशी दोन वर्ष दोन वर्ष हा हा सत्यायेंशी
मग सत्त्याऐंशी तेरा तेरा आणि सव्वीस एकोणचाळीस होतगीत तुझं मग
नाही रे माझा आडतीस च बहुतेक. एकोणच्यालीस चालू असेल काय माहित होता बघाय पाहिजे.
मग ते एकोणचाळीस सप्पल सप्टेंबरला.
हा या सप्टेंबरला नाही र अडतीस संपल आणि एकोणच्या वेळेस चालू होईल मला वाटतं.
बघ आता काय माहिती आता.
काय माहित बगाय पाहिजे बघितल् नाही. होय असंतासा चाळीस गाठणारच आहे
ब्र
गाठायच तवा चाळीस गाठणारच आहे हह
मला आता बारीक बारीक प पांढर केस या लागलेत.
यायला लागले पांढरे आायला म किती वय आता तुझ? सो छत्तीस स हा मग तुला काल वेळाने पिकलीत की केस म्हणजे तुमच्यात आनुवंशिकता म्हणजे आनुवंशिक.
होय मग.
तुझ अजून आलं नसतील माया मते
काय सगळं पिकलंय
होय
मग जरा राहिलंय ते
अरे माज बरं म्हणायचं त्या उदक्याचं बघितलं तर झोप उडवलं उचक्या तर पाकच् पांढरा झालाय.
नाही माझे दोन तीन आल्यात छातीत एक दोन केसं पांढरत बाकी तर सगळी काळीच आहेत.
तुमच्या ते अनावश्यक मारवाड्यांच्यात आहे का नाही मारवाड्यांच्या त्यांच्यात ते अ केस लवकर पिकत नाहीत. म्हणजे हे आता पिवश्याचे तर अजून एक बी पेकलेला नाही पिवश्याचा
बरं
पिवशाच एक बी पिकेल नाही आमच्यात मराठ्यांच्यात लगेच काय कायत बारकी वीस एकवीस बावीस वयाच्या पोरांची केस पिकतात.
ते काहीतरी असेल अंगात काहीतरी असेल
अंगात माहितीच कि र नॉन व्हेज ज खात त्यामुळे ते जरा मला शंका वाटते त सोत तुमच्यात नाही पिकत ते मी बघितलं मारवाडी सगळी बघतोय मी आता कोणाची किस असे लोक कृपी कर नाही जरा आमच्यापेक्षा एक हा हा जात तेच नाही नाही नाही ती क्वचित कोणाची तरी हिरा्यासारखा आपला लय विचार करणार असला तररच हो आरती बरं उदक्याचं बघितलं तर म्हणश त्याने एक दिवस नाही रंगवली का नाही तू म्हणणारर फारेन मधूनच कोणीतरी आलय होय रंग होतय लयच सगळी पकल्यात ते होय सगळी पकल्यात त्या हह रवींद्र शिंदे का आला की हित आला की ग हित बदली झाली त्याची तो कर्नाटकात होता मॅनेज आता इथे मॅनेजर आहे हम् आता इस्लामपुरात नाही इथं पेठ कामेरी पेठ इकडं विठ्ठलवाडी असं खेडेगाव दिलेत तेि मॅनेजर आहे हे तर इथं की इस्लामबुरबादवर राहायला येऊन जाऊन करतय इथले इथय पेठ किती लांब आहे त्याला आता
आणि उत्कर्ष पुण्याला आहे ना
उत्कर्ष पुण्या्या तय होय
हम्म हम हम
आल हो दर पुण्याला तुला भेटाय बा तला का ह
लतस
माहित नव्हतं का तुला स्टेटस बघतच नाही तर काय आता बोलायच स्टेटसच बघत नाही म्हटलंवर तुला काय करणार
चेटस ले कमी बघतो ले म्हणज
ह स्टेटस वर ठेवला होता मी माझंच तुझं लक्षातून आहे ना हे लक्षातून आहे हॅलो अ पोराला पोराला प्राणी बघायचं होत
अच्छा तिथं केटर्सला
हा मग कात्रज आलो मग कुणाकडं जायचा विचार चालला होता काय तुझं तुझं डोक्यातच नाही बरं का मग उतक्या एक सुचला आणि वासुकीच त स्टेटस बघून फोन झाला डायरेक्ट
मला स्वर्गेटला यायला म्हणजे ते कती पंधरा का एक वीस किलोमीटर जात या
नाही नाही सॉरकेट काय माझडडे गाडी होती मी गाडीहऊन आल असतो तझड पण ती लांबच नाही नाही बरोबर बरोबर नाही आलंच नसतं त्याडं कारण का माहिती आहे का गाडीचा इन्शुरन्स नव्हता त्या त्यामुळे मी कुठ कुठच गेलेलं नाही कुठंचं आता गावात गेलेलंचव
मग का कात्रच लालतच का
हा कात्रज ला आलो कात्रज वरन त्या वास्ुकीची रूम तिथं जवळच होती नरेला
अच्छा हा नाहीरे म्हणजे त्या ते होत आपलं काय नव्हत ज प्प्या
हा मग त्या हायवेलाच आहे हायवेला हा हायवेलाच आहे म इथग यलो तेवढंच आणि झालं आलं उतक्याडडे बी गेल नाही कुणाड बी गेल नाही इन्शुरन्स नव्हता
मलाच एक कात्रजमध्ये जाऊन.
हो जाऊन आलं आईला तवा मोबाईल. पाहिजे होता शाला मोबाईल आता घेतला अलीकडनी फिरून फिरून सगळे झाले मग मोबाईल घेतला. अक्कलकोट ला गेलो. अ पुण्याला गेलो इकडं कोल्हापूर ज्योतिबा सगळं सगळ. फिरून आलो आणि मग मोबाईल घेतलाय काय बोंबलायचं. त्यावेळी मोबाईल असताना त्या त्याच्या आईला वाक तरी जवन व्हिडिओ केला असता.
अरे खळ्या मी ते नाही म्हणत तू मोबाईल वरन भागाचा व्हिडिओ काढणार. मी काय मते फुकेटला चल वाघा बरोबर व्हिडिओ काढ
माहितय बघितलं बघितलं त केलाय नव का व्हिडिओ.
नाही त फुकेट मध्ये चांगल्यातलंय बाकी तर. पटायामध्ये जोडण आहे.
नाही पण म आगावर केलंच ना तेवढ तुझा. हो का हा म टि वि लईड हो. तर गडा आणि ते. ही करतेय त त्याला मांस देत बितत म्हणून ती जरा ही करतेय.
माझी नजर कॅमेऱ्यावरच नव्हती. त्या भागावरच होती याकडे उठलं बिटलं कायला अगडयचं माझं.
ह
फुकटला चांगला आहे बघ म्हणजे वाघाबरोबर चालायचं फोटो काढायचं वेगळ्या पोझिशनमध्ये वर. तर ते वयचं. पण पैशालेच जातात तीन चार हजार रुपये जातात. तीन चार हजार रुपयेच जातात.
ी पण ते वाघ त कस काय ह करत नाही
हा आपलं खांद्यावर पायट ठेवतो वाघ
हा पण ती डेंजर नाही काय ते ती डेंजर नाही कायले
नाही ते पण डेंजरच आहे रे पण
हम्
आपल्या आपल्याला वाटतंय आपण कु कुठं आहे थायलंड मध्ये मग आपल्याला काय भीती वाटत नाही. आणि हे जर इंडियामध्ये असलं नाही मग ते. जराात जास्तच भीती वाटते.
होय होय तेवढं आहे तेवढ.
मी तुला सांगतो खुक्यकमध्ये नाही आठ की किलोमीटरच आहे का नाही. ते दोरी होती दोरी बघ आठ किलोमीटरची.
हा हां.
त्यावर बसायला भी भीतीले वाटले पण आता कसं आहे आप. पण हाय भहेरच्या देशात जरा स्ट्रागच केलं असणार आहे तुला सांगितलं असेल. ती जर इंडियामध्ये असतं का नाही असं थरतर थरतर आता आता पडते का आता पडते.
बरोबर.
आलले बारीक केली ते आठ किलोमीटर असलं पाहिजे तेच्या्यायला आणि. स्पीडले जोरात थाली सगळ्या समुद्रच इकडे. तिकळ सगळ. तिलाही भारी होतं आणि लिलं आंबा आठ कि. तसलं आपल्या इंडियाकडे काय होट नाही.
नाही नाही देव काय ते भरसा नाही म मशीन काय बनवल त्याची गॅरंटी नाही.
त्यांनी स्पेशल बनवलं त ते असं नाही की जुन्या जमान्यातलं.
हा बरोबर ती स्वतः बनवलेलं.
खर्च करून बनवले त्यांनी आकर्षित करण्यासाठी. आणि भारीक बनवली त्यांनी
हा
तिकडं काय जास्त खेिकडं बििकडच ख खाते तेेयला काय सांग
हो हो ते प्राणीच खातात ते हो मुंग्या खा कुठे काय खा
केश्याची माद्याक सापाची आणि बिचूची
आई श
ती माडं फोटो आहे अ ती बाईण वयन म मध्येे सा ठेवला आहे आणि बि्चू ठेवलाय आणि तेचीी वईन पिकजली फक्त यज एक हाय मात्र
होते
तिथं आय आणि मुलगी यातला फरकच समजत नाही हम्म एवढं गुरु गुरप्पान सगळंच गुरु आतलं बाहेरचं खालचं सगळंच गुर
हा चालत थांब ह जेव त्याला कॉल करतो थांब
ह
ह पाच पाच